हॅलो! हा आवाज येतोय का.
हो हो येतो येतोय.
हा फोनला हा बोला ना काय करताय.
काय मी आताच आवरून झालं. बसलीची स
झालं काम वगैरे सगळं झालं? हा! मग आता पावसाळ्याचा काय विशेष म्हणजे, काय हे करणार कुठे फिरायला जाणार का काय करणार विष
सगळं थांबतय की अजून थोडा आ पाऊस गेल्यानंतर नदीच्या काठे किंवा एखाद्या डोंगरावर वगैरे असं छान वाटत जाय बघू आणखीन तरी काही ठरवलं नाही पाऊस पडल्यानंतरच अचानक एखाद दिवशी जर जास्त पाऊस झाला ना मग त्या दिवशी सुस्त की नाही आज जायला पाहिे
आणि अजून तस काही एवढा म्हणावा असा पाऊस चालू झालेला नाहीये फिर राहायला जाण्यासाठी पण हम्म हा हो आमच्या इथे तर एक पाऊस झालाय तोच लोक सगळे फिरायला गेलेत
एवढं लहान चली निघून जाईल ना पावसान मग नंतर बरं वाटत पण मगं आपण तिथं फिरायला जाऊ ना जिथल्या आपण असं म्हणजे स्पॉट ला जाऊ एखाद्या फिरायला तर तिथ ना खूप स्नॅक्स पण त्यांना सांगू शकतो त्याच्यामुळे दुसऱ्याला पण हानी होऊ शकते किंवा पर्यावरणाची हानी होती ना तुमच्या तुमच्या बॅगेत घेऊन जा आणि घरी गेले की डस्टबिन
हो हो पाण्याचे बॉटल वगैरे पण खूप टाकतात आणि त्या ज्या बॉटल फेकतात ना रिकाम्या झालेल्या त्या पूर्ण टू व्हीलरच्या मध्ये येतात मगं ते टू व्हीलर घसरायची पण भीती वाटती
अ ते पण आहे आणि वरतून गाई वगैरे त्यांना पाणी पाहिजे केलं तरी फेऱ्यात पण पडलेले असतात ना खा म्हणजे असं ह्याचे तर ते खातात मगं त्यांच्या पोटामध्ये जाऊन ते त्यांना आजार होतात किंवा मगं
आणि ते पाणी जे आपण कचरा होऊन मिसळतो तो परत नदी घाण नदी आणि प्लास्टिकच्या त्या बॉटल्स
कुजत नाही प्लास्टिक आणि ते कुठं तरी मंग त्याचा एक एकद्या जागी जर समजा एखादी बॉटल एखादा रॅपर्स वगैरे जाऊन पडले एकाला एक एकाला एक अटकत अटकत मग तिथे खूप सारी घाण प्रदूषण चालू होत तिथं मगं मच्छर पुन्हा ते घाण सगळीं त्याच्यात जाऊन अडकते मगं त्याचा परिणाम आपल्याच शरीरावर होतो मगं ज्यांना ऐकायचं ते ऐकतील ज्याना नाही ऐकायचा ते देतील सोडुन म्हणजे ऐकणाऱ्यांची सख्या कमी आहे
तर. काही काय उलटी उत्तर देतात तुम्हाला काय करायचंय तुम्ही तुमचं बघा आम्ही टाकतो
करायला
मी निघाली स्वच्छता करायली आपल्याला लगेच उपमा‌ वैगरे देतात गांधीजींचे हे काय गांधीजींचे गांधी
आम्ही काय गांधीजी आहे का म्हणताय..
पण हे सगळ्यांनी मिळून जर केलं. अ राज्य आपलं देश आपलं किती सुंदर होईल सगळ्यांनी जर पर्यावरण पण वाचल. हो अ स्वच्छ भारत आणि सगळयांना शुद्ध हवा..
भेटून बोलू..
आणि तो कचरा जाळला तरी परत प्रदूषण होणार हवेत... आणि तो प्लॅस्टिकचा कचरा लगेच जळला जात नाही. त्याच्यामुळेळ एकदम त्यातले जे केमिकल्स असतात ते जळल्यावर सगळे हवेत मिसळतात ते.. आपल्याला श्वास घ्यायला पण... हो
हो...
म्हणून मग त्याच एक आहे की आपण कचरा गाडी मग दिल्यानंतर त्यांनी त्याची... विल्हेवाट मध्ये लावतात म्हणून आपण इकड तिकड न टाकता कचरा गाडी मध्ये द्यायला तेथून पण गोळा काय होतं आपण थोडस... आपल्या डस्टबिनध्ये टाकायच. किंवा मग बाजूबाजूला कुठ जर तिथं जस दि असेल तर त्याच्यातरी टायला पाहिजे. पण त्याच्यासोबतच नाही.
हॅलो...
हॅलो... हा एकदम व्यवस्थित होतोय आपण टाकल्यानंतर नाहीतर.. अ प्रत्येकाचं म्हणणं असं असतं की नाही यांना जास्त समजत क ब आम्हाला.. पण मग तस करण्यापेक्षा प्रत्येकना असं एक हे करायला पाहिजे. कि नाही आपण एक सुधारला... तर दुसरा सुधरतो दुसरा सुधरला तर तिसरा सुधारतो. पण मीच नाही सुधारायचं ठरवल्यानंतर दुसरा कस काय सुधरल आपल्या मागच
आणि कचरा जे गोळा करायला येतात ना त्या लोकांनीच आहे ना. की अस सांगयला पाहिजे तुम्ही कोरडा कचरा सुका कचरा ओला कचरा सगळा वेगळा द्या आणि जे प्ला प्लास्टिक हे न ते वेगळं द्या काचेच वेगळ द्या म्हणजे बरोबर लोक व्यवस्थित देतील त्याशिवाय... त्यांनी कचराच घ्यायला नाही पाहिजे अस करायला पाहिजे म्हणजे बरोबर सुका कचरा ओला कचरा... काच आणि प्लॅस्टिक वेगवेगळं होईल म्हणजे... हम्म
आणि मेन म्हणजे कोणाला हानी नाही पोहोचणार ना त्याची...
हो कोणालाच नाही मनुष्याला पण नाही प्राण्यांना नाही आणि पक्ष्यांना पण नाही आणि नद्या वगैरे पण सुकतील. स्वच्छ राहतील.
हो.
तुमच्या इथे कचरा घ्यायला येतात का तुम्ही म्हणजे असं काहीतरी आहे तुमच्या इथं कचऱ्याच काय प्रकल्प.. हे केले तुम्ही... कि कचरा साठवायचा असो गॅस निर्मितीसाठी वगैरे असं काही
अ नाही आमच्याकडं ना ते कचरा घंटा गाडी येते ना.. त्या सकाळचीच येथे ती मग आम्ही सकाळी सकाळी देतो टाकून साडेसात वाजता येती.
हो आम्ही पण तसच करतो ओलाचरा सुका कचरा त्यांना पूर्ण असा वेगळा देतो प्लॅस्टिकचे वगरे.. बॉटल्स आपले काय बॉक्स वगैरे असतात ना रिकामे खोके वगैरे ते पण वेगळं देतो आम्ही... काही काही जण तर कचरा पेटीत किंवा त्या कच कचरा जे गाडी येत त्याच्याकडे देतच नाही रस्त्यानी कचरा टाकतात पिशव्या ज्या भरतात. आणि जाता जाता गाडीवर फेकून देतात रस्त्यावरती... हॅलो, हॅलो हॅलो हॅलो